आवाज येतो हा ताई आवाज येतोय ना तुम्हाला
बारीक येतोय त्यांमचा आज खूप कमी येतोय कमी हा हॅलो.
हॅलो हा बोला ना कशा?
मजेत तुम्ही?
मी पण मस्त काय चाललं झाला चहा वगैरे
हा चाललेलं तेच म्हंटलं आता थोडं कॉलच. काम करूया खूप बारीक येत म्ह म्हून जा आवाज
आता येतोय का हॅलो आता येतोय.
हा हा हा. असा मध्येच बारीक होतोय आणि आवाज येतोय फक् प हो हा चला. हम्. आपण चर्चा करू की इंटरनेटचा वाईट परिणाम किंवा मग चांगले परिणाम बघूया.
हो हो चालेल ना चालेल चालेल चालेल चालेल.
तुमलाजे तुम्ही एक तर वाईट परिणाम सांगा काहीतरी मी चांगले परिणामां. वारीकडून म असं.
घेणाऱ्यावर आहे आता समजा. कुणाला जर कुणाला नुकसान नको करायचं आहे तर स एखाद्याची मेंटॅलिटी असते. ब की नाही या त्र करण्यासाठी म्हणजे दुसऱ्या त्रासात त्या आनंद व्यक्त करताना त्याच लोकांचे ते हे होतात वाईट त्याचे परिणाम आहेत. इंटरनेटचे. नाही तर, जनरली आपण बघितलं गुडवेज मध्ये बघितलं तर इ इंरनेट मुळे आपण म्हणजे आपल्या सारखे लोक सुद्धा किती कनेक्टेड झालेत.
हा.
पण, जर एखाद्याला वाईट घ्यायचंय किंवा एखाद्याला त्रासच द्यायचाय मग ते त्या लोकांवर डिपेंड करत की, हे इंटरनेट साईड इफेक्ट आपण असं म्हणू नाही शकत की, तो इंटरनेटचा साईड इफेक्ट आहे असं हे लोकांची मेंटॅलिटी डिसाइड करते, हा असं ते चं ना,
अम्म, आता वाईट परिणाम ठीक येत. ते म्हटलं तसे पण मग, चांगले परिणाम पण काय झाले आता की अ कनेक्टिव्हिटी वाढली आता नाही का, म्हणजे आता एखाद्याला लांबचा माणूस पण आपण मोबाईलद्वारे सहज त्याच्याशी बोलू शकतो, किंवा मग त्याला आता समोरून बघू शकतो, असं नाही का? चांगला परिणाम झाला त्याचा किंवा म मुलांच्या अभ्यासा मध्ये पण, खुप महत्वाचा पार्ट आता मो
एक- एक्झॅक्टली म्हणजे तेच होऊन जात. तर आता इंटरनेटमुळे बघा आपल्याला इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी भेटत तात शिकायला आता जे एक एकदम महाग म्हणजे समजा तर, एखादा क्लास जरी म्हटला आपण आता तो दुसऱ्या शहरात आहे, आपल्याला नाही जमत. आपल्या मुलांना हा मुलां ना सांभाळून आपण तो तिथे जायच करायचं. नाही आहे शक्य आपल्याला तर, ते आपण फोनवर करतो आहे. हा, त्याचा साईड -साईड इफेक्टने हेच म्हणता येईल ना. त्याचा चांगला -चांगला उपयोग आहे, म्हणजे लेडीज साठी तर खूप. खुपचं चांगलं झालंय बा.
हा, त्यात समजा आपलं मार्केटिंग वगैरे काही करायची असेल एखाद्या गोष्टीची समजा आता मी पार्लरच काम करते तर मला आता एक मी मेकअप केलेला तर, मेकअपच अजून कस्टमर कशी मिळवायचे मी मार्केटिंग त्याद्वारेच करणार इंटरनेट मुळेचं नाही का? ही एखाद्याला असं दाखवायचं की बाबा हिचा म क- किती चांगला आहे तर, शंभर टक्के नाही दोन चार पण एक दोन तर येतील.
ब येतातच शंभर पैकी आपल्याला दहा तर, नक्कीच भेट तात आणि ते दहा आपल्याला घरी बसून भेटतात मेन म्हणजे.
हो म आता तेचं ना, आता पण आपण भरपूर सोर्सेस आहे, आपल्याला आता पैसे कमवायचे मोबाईल द्वारे किंवा इंटरनेटद्वारे. नाही का, की पण असं बाहेर आता बऱ्याच ठिकाणी काय होवून गेलयं, फॅमिली प्रॉब्लेम मुळे बायकांना बाहेर जातात येत नाहीत किंवा लहान मुलं अस तील त्यामुळे बा- बाहेरा जा
हॅलो! हा जबाबदाऱ्या आलेल्या असतात ना, मग पहिले आप आपल्या आईंच्या वेळेस तेच होतं की, त्यांच्याकडे खूप होतं करायला पण त्यांना तो प्लॅटफॉर्म नव्हता. जो आपल्याला इंटरनेट मुळे भेटला तर, मी पण ह्याच करते आरीवर्कच करते, माझ्याकडे मशीन आहे एम्ब्रॉयडोरी हाय. तर, हा तर मला ते घरी बसल्या बसल्या ना मी कुठे जात मार्केटिंग साठी ते ना काही करत, पण मला ते माझ्या-माझ्या कॉन्टॅक्टस मधूनच येत राहत. तात कण
हा मग. तेच ना हो आता मी पण दोन-चार हे. केलेल्या घरच्या घरी काहीतरी उद्योग नाही का छोटे मोठे असं काहीतरी ज्वेलरी मेकिंग म्हणा किंवा असं काहीतरी करत असते पण महि ना बघा घरात बसलं बसलं मी आता घरातली कामं सांभाळून मुली माझी म्हणजे छोटी मुलगी सांभाळून ते दीड वर्षाची
अरे तुमची खूप छोटी माझी आता साडेचार वर्ष
हा मग त्याच्यामुळे मला पण असं कुठे बाहेर जाणं शक्यच नाही आता तरी आणि जरी घरात आपवरती टाकून गेली पण मग ती राहत नाही ना अजून लहानच
नाही. पण त्यांना आपलीच गरज असते म्हणजे मी मी स्वतः पण आहे ना त्या याच्यात गेलेली. मी ना एक एक वर्षाची झाली माझी मुलगी आणि मी जॉब करायला लागली. तर मग ते ना ठीक आहे जोपर्यंत कळत नाही. तोपर्यंत ठीक असत एक वेळा. पण जेव्हा कळायला लाग असना तर. म्हणजे त्यांना त्रास देण्यापेक्षा ना त्यांची जी मेंटल हेल्थ असते ना तीच डेव्हलप नाही होत मग ते भीती नाही
हो झालेलं आहे आता म्हणजे आमच्याच एक म्हणजे रिलेटिव्हस मध्ये सहा महिन्यापासूनच सोडून गेलेलं बाळ ते जॉब साठी
आरे.
मग तो मुलगा तुम्ही जिथे ठेवणार तिथे रायचा पण मग तो जास्त कोणाशी बोलत नवता किंवा म तो असं स्वतःहून काही मागायचं नाही. जेवढं दिलं तेवढंच णार त त्याच्या असं काहीतरी हे नाही का त्याच्या डिमांड नव्हत्या काहीच
काहीच नाही. नाही मुलं व्यक्त व्हायला नाही शिकत ना कारण ते जिथे राहतय तिथे त्यांना कोणतं एन्वरमेंट भेटतय ते आपल्याला माहि
हो आणि ते नाही हे कोणाकडे करणार ते डिमांड कोणाकडे करणार मग म
बरोबर आहे ना हक्काच व्यक्ती म्हणजे आपणच असतो. आणि आपलं म्हणजे त्यांना पाहिजेच पाहिजे.
हा हा हा.
म्हणजे आई नसेल तर काय आणि पैसे कमावून कमावून किती कमवाय.
आणि नाही नाही हे बघा त्यांच एकदा वाढीला लागले तर नंतर आपण पैसे कमावतो. आपण क लाू शकतो पण मग त्यां जे पाच सहा वर्ष त्यांच्यासाठी जे आपलं आपला वेळ अस होतो खूप महत्वाचं असतं.
हो. म्हणजे आता याच्यात पण काय असतं दोन प्रकारच्या लेडीज येथे ह्या टाईप मध्ये एकीला खरच म्हणजे त्यांच्या घरात मदत लागते म्हणून त्या जातात त्यांची वेगळी गोष्ट आणि ज्यांना फक्त बाहेर फ्रीडम म्हणून पाहिजे किंवा बाळाला तर जन्म द्यायचा म्हणून देऊन घाला. पण त्यांना त्यांचं फ्रीडम पाहिजे त्यांना त्यांचं आयुष्य जगाय त्याच्यासाठी बाहेर पडणाऱ्या त्या वेगळ्या मग माझी पण मुलगी म्हणजे जसं शाळेत जायला लागलेली ना तर म्हज मी आधी केला जॉब दोन ती दोन अडीच वर्षाची होईपर्यंत ग नंतर मी वर्क फ्रॉम होम केलं. वर्क फ्रॉम होम. आणि मग तिला सवय झाली माझी आणि मी परत मग वर्क फ्रॉम होम सोडलं आणि नवीन पिसलं जायला लागत. ण मग एकच महिन्या मध्ये तिने न एवढं म्हणजे किंवा घरी माझ्या मम्मी त्यांना पण नाही काही सांगायची माझी तर माझ्या मम्मी पप्पा आपांकडेच वाढतेय तरी सुद्धा हा म्हणजे ती एवढ्या काळजीमध्ये पण तरी तिला कुठेतरी माझी क जाणवा ला.
नाही ति आवडीचे दहा व्यक्ती तिथे उभे करा पण काहीशिवाय ते नाही.
हो तेच ना अस्तित्वच पूर्ण नाही होत त्यांचं बरोबर आहे. मगे ना मग मम्मी पण म्हणायची ती दिवसभर आहे ना एकदम शहाण्यासारखं राहत. ते काहीच डिमांड नाही कर मग मला ते पण कुठेतरी हेवा्हायला लाग. अरे मी असल्यावर किती तिच्या मस्त. त चालू राहता तिला आरडा ओरडा करत राहावं लागत. मग शेवटी मी पण ऑक्टोबरमध्येध्ये जॉब सोडून दिला म्हटलं नाही स ती महत्त्वाची आहे तिच शाळेचा वेळ वाढ.
टिटी पण कमी होऊन जातात ना त्यांच्या आपण जर नसल. त्यांना काय असं एक भीती असते की बाबा आपण मस्त केली तर आपल्याला रडा नको.
बरोबर म्हणजे आणि ते वेळेच्या आधी त्यांच बालपण विसर ून जबाबदाऱ्या किंवा हो तेच तेच म्हणजे एवढं समजदार बनत जातात ते त्याच्यामुळे मग ते इंटरनेटमुळे की थँक गॉड की आलं इंटरनेट आणि आपल्यासारख्यांना खरंच सोप.
हा हा मग काही काही काळच आहे ना म्हणजे थोडेफार जरी पैसे मिळातो एक आनंद असतो ना. की बाबा नाही आहेत काहीतरी कमवतय आपण घरी बसतो.
बरोबर. कमवतो पण आणि आपल्या बाळांना सांभाळत. तोय आणि हे असे जे प्लॅटफॉर्म ज्याच्या ज्याच्या थ्रू आपण भेटलोय. ते सुद्धा किती महत्वाचे कि नाही आपल्याला पण कळत की आपल्यासारखे अजून किती? तरी आहे
हो खूप गरजू महिला आणि बघा ठीक आहे आता आपल्याला आता म्हणजे घरातून परमिशन होती की जॉब करायच किंवा काही नाही पण मग बाकीच्या बायकां ना तर घरातून बाहेर जायची पण परमिशन नसते आता की बाबा घरच सांभाळ चूल आणि मुलं एवढंच सांभाळ तु आणि तेच खत बस म्, हणजे पण त्या बायकांसाठी पण खूप महत्त्वाचं हे झालं
करायचं आहे ना मग तुम्ही सगळं सांभाळून तुम्ही करा आम्ही काहीच करणार नाही
हम्म हम्म हम्म हम् मग ते नाही पण म मोबाईलमुळे भरपूर गोष्ट म्हणजे आता बायकांसाठी मी तरी म्हणते की खूप महत्वाचं झाले आहे आता मोबाईल वाईट आणि काही बायका नाही बघ बायकांच कसं आलंय त्या चांगल्या गोष्टींसाठी त्याचा वापर करत असतात
बरोबर आहे
काहीतरी घरात साडीचा बिझनेस टाकणार मग त्याच्यात त्या मार्केटिंगणार किंवा मग कॉन्टॅक्टजे अस अस तर हा. त्यांच्याशी हे करून त्याची मार्केटिंग करणार त्याची ह ना.
मग तेच तरर
त्या तर खूप चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग करत असातमान संसोध नाही माहिती पण मी माझ्यावरून सांगते मी म्हणजे आता बघा मी दोन हजार एकोणसचा मोबाईल घेतला पण त्याच्यातूनच कितीतरी पैसे कमवले मी नाही का
मग ते नाही ना तेच आहे ना म्हणजे आपल्याला हो तेच तेच होतं आपण म्हणजे असं काही नाही की त्याचे वाईट परिणामच आहे करणारा कशासाठी वापरतोय त्याच्यावर
चा आपले दहा मिनिटं झाले, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून तुम्ही करा हा चालेल.
हो!